ता काय म्हणताय चालिकणी जेवण वगैरे
हो आत्ताच झालं बघा तुमचं झालं
हो झाले ना मी कशी नोकरी करते ना त्याच्यामुं आमचं दुपारीच होतं जेवण दोन वाजता अ हा दुपारच्या जेवणाच टायमिंग असते दोन ते तीन हा म ह हा एक तासाची सु अस तुम्ही काय करता तुमचं कसं असतं रोजच काम
मी पहिले ऑफिस ला होते त्यावेेळेस म्हणजे आमच पण दोन असत दोन वायचा आता मी म्हणजे असं गारमेंटचं काम करते
अच्छा
म्हजे आता फॅब्रिक पेंटिंग चालूय माझं
अच्छा अच्छा मगता तुमचं काम कस असतं सोपं असतं का
असत म्हणजे कस आता हातात बसलं त्याच्यामुळे आहे नवीन करणाऱ्याला ते ज अवघड जात
अच्छा म्हणजे ते तुम्हाला दिवसाच्या ह्याच्यावर असतं पगारावर कस तुम्ही जेवढं काम अच्छाणजेुम्ही जवढं काम कल
हा हा पैसे भेटतात म्हणजे ते अंगवर म्हणतात त्या टाईपमध्येध्ये
अच्छा अंगावर म्हणजे आपण जेवढं करू तेवढे तुम्हाला
पर पीस देतात ते चार्जेस
अच्छा म्हणजे एका पिसाला एवढे
हा पर पीस चार्जेस राहतात मग ते आपल्यावरती डिपेंड आहे आपण दिवसात किती करायचं ते
हा म्हणजे आपण जेवढे करू तेवढे जसे दहा पीस केले वीस पीस केले तीस पीस केले अच्छा अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला इथं जेवढा सराव झाला असेल तेवढं तुम्ही एका दिवसामध्ये करू शकता
ह स्पीड वती राहतग आपल्या ज प्र असेल तेवढं स्पीड थोडं जास्त होते मग काम पण डेली वाढतं ना ते असं त्यांचं काय टार्गेट नसतं की दिवसाला एवढं काम झालं पाहिजे
अच्छा
ह
पण आता हा ते कस ते तुमच्या अंगावर काम दिलेलं असल्यामुळे तुम्हाला ते करावंच लागतं
करा हो
कारण ह
हा आपण त्या हनी करतोच ना तेवढ्या स्पीडनी करतोयच आपण
हा तेवढ्या तुम मही गतीनग
कारं मंथली पेमेंट पाडायचं म्हंटल्यावरती तेवढे काळ करावच लागतं ना
अच्छा तर कसा वेळ असतं तुमच सकाळी मग सकाळी किती वाजता जात किती वाजता येता
अकरा वाजताता येतो ते पाच वाजेपर्यंत
अच्छा अ माझी कशी अच्छा माझी नोकरी जी असते त आम्ही दहा वाजता येते
हम्म
आणि संध्याकाळी साडेसहा ला सुट्टी होते
हा हा
हा आणि दुपारी जेवणाची सुट्टी दोन ते तीन असते मग आमचं काम कसं अ कॉम्प्युटर बर असते
अच्छा
जास्त करून हा रोजचे जे अ जे कामं असतात दिलेली असतात ते सगळे कमप्लीट करायची कम्प्युटरवरच आणि रिपोर्ट वगैरे द्यावा लागतो आमच्या इथे अ हे काय म्हणायचं सहकारी बँक असते ना
हा हा
हा ते आहे मग त्याच्यामुळे सगळं कसं कंप्लीट झाल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला रिपोर्ट द्यावा लागतो ह सगळं पूर्ण करून झाल्यानंतर आपण काय काय केलं किंवा सकाळी सगळ्यांची अशी मिटिंग होते मीटिंगमध्येध्ये मग सांगितलं जातं की हे काम करायचंय तुम्ही हे करायचं तुम्ही ते करायच तुम्ही हे पूर्ण कर द्या ते पूर्ण करून द्या त्या पद्धतीने मग ते होतं काम आपल्याला करावं लागतं सगळं तसेच ते
म्हणजे तरी काय वर्क असते अकाउंट वगैरे असतं का थोड बँक म्हणत की तेच राहत ना
हा अकाउंटचा भाग नसतो जे येणारे जे हे असतात ग्राहक वगैरे असतात त्यां फाईल्स वगैरे बघायचे त्यांना काय हवंय काय नकोय ते बघायचे त्यांना त्याचे अ सगळी माहिती द्यायची पाठवायची त्यांचे काय काय अ ह अं काय म्हणायचं त्यांची मागणी काय आहे त्या पद्धतीनें त्यांना सगळी माहिती देऊन अ ते अ त्यांना हा हा त्यांना सगळं आपण सांगायचं मग ते येतात बोलतात वगैरे सगळे सांगतात काय त्यांची मागणी असते त्या पद्धतीने त्यांना आपण पूर्ण करून द्यायची
हा हा ह ह तेच ना आपलं म्हणजे प्रायव्हेट आहे
हा म्हणजे हे कसे अ सरकारीच्या ह्याच्यामध्ये येतच नाही सगळीकडे आजकाल सरकारी नोकरी मिळते तसंच कुठे जास्त लोकांना
होय आता सध्या स्पर्धा चालू आहे त्यांच्यामुळे कॉम्पिटिशनमुळे नाहीच आहे
हा सगळीकडे खूप हे झाले म्हणजे आपण जर प्रयत्न केला तर आपल्याला पण मिळू शकते सरकारी नोकरी आपण प्रयत्न केला पाहिजे तेवढं खरचच
आता तेवढं शक्य नाही ना एमपीएस सी दे ना म्हणजे
हा ज आहेच पण प्रयत्न केल्यानंतर तर आपल्याला भेटू शकते म आता कस ज्या आहे त्या अ ह्याच्यामध्ये आपण कुठल्या ह्याच्यामध्ये नोकरी करतोय तिथंच आपण चांगलं काम केलं तर आपल्याला चांगलं पगार भेटतोयच हा तेच ना पुढे पुढे जस आपलं हे
हा मझ तुमचं मंथली पेमेंट वर असेल ना
हो हो मला महिन्यावरच पगार असतो कारण सुट्टी असते ते कस रविवारी असते
सडेला हा
हा सगळ्यांना सुट त्याच्या पद्धतीनं रविवारीच असते सर्व जास्त परव
हा हा मग तुम्हाला ते म्हणजे त्याच्यामध्ये अस कस्टमरच वगैरे काय च्ेस वगैरे
नाही नाही तशी काही आपल्याला नाही भेटत हा फक्त आपल्याला पेमेंट अ पगारच भेटतो कारण पगार हा जो असतो ना अ आपल्याला म्हणजे आमचे कंपनी जे जे आहेत म्हणजे कंपनी म्हणजे तर जे मे मेन जे मालक असतात तेच देतात मग ते आम्ही ह्याच्याकडून ग्राहकांकडून काही घेऊ शकत नाही
नाही म्हणजे काय काय कंपन्यांच असते ना तुम्ही कमी हा ग्राहक ज एवढे करा टार्गेट देतात ना ते
हा हा हा
एवढे तयार झाले की तेवढे त्याच्या मागे तुम्हाला एवढे मिळून जातील असं काहीतरी पर्सेंटेज वगैरे देतात ना
आम्हाला तसं काही नाही भेटत तथं ते फक्त तुम्ही तुमचं काम करा व्यवस्थित म्हणजे असं काही नाहीये की तुम्हाला एवढंच केलं पाहिजे तेवढंच केलं पाहिजे असं कुठलाही दबाव नाहीेये कामाचा हा तो
पर्यंत जात तरी
आहे चांगलाय बऱ्यापैकी तरी खूपच चांगला म्हणता येईल ह असं ज्या पद्धतीने आहे त्यांचं म्हणजे कामाचं जे स्वरूप आहे त्या पद्धतीने तरी पगार हा चांगलाच आहे आणि हा कारण अह जे माझं शिक्षण झालंय त्या पद्धतीने तरी चांगलाच हाय
हा हा हां काय झालंय तुमचं?
तर माझं एम बी ए झालेलं आहे.
अच्छा एम बी ए झालंय.
हा मग मला पुढं तर खरं कंपनीमध्ये दुसऱ्या करायची होती नोकरी पण कसं आपल्या शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये जाण्या येण्यामध्ये होत असत जास्त वेळ माझं एम बी ए दिल्लीला झालेलं आहे बरं हा कारण लग्न झाल्यानंतर आम्ही तिकडेच होतो त्याच्यामुळे मग माझं शिक्षण बाकीचं मी तिकडेच केलं लग्नानंतर पूर्ण केलं आणि मग मी ती कडे पण नोकरी केली आणि आता हिथ मग करते आता हिथे कस जवळपासच आहे म्हणून आपलं करायचं कारण जरा लांब जायचं म्हणलं ना अ तर आपण लांब गेलो तर आपल्याला पगार चांगला भेटतो पण अ आपल्या येण्या जाण्याचे पण आपण तास त्याच्यामध्ये अ जर मिळवले तर शेवटी ते दहा तास काय बारा तास होते नोकरी
होतात होय आणि ट्रॅव्हलिंगीने खूप कंटाळा येतो म्हणजे जेवढं कामाने माणूस थकत नाही तेवढं ट्रॅव्हलिंगने थकत.
हो प्रवास करून थकवा पण येतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला लवकर पण उठावं लागत लवकर झोपावं
म्हणजे पूर्ण ते दिवस सगळा पूर्ण त्यातच जातो ते ऑफिसच्या हो ह्याच्यात जातो. असं घरात पण वेळ मिळत नाही
हो ना.
त्याच्यामुळे ते ट्रॅव्हलिंग म्हटलं जवळपास असेल तर काही वाटत नाही ना
ह तेच ना जवळ असल्यावर कसं तुमचं तुम्ही दहा मिनिटात पंधरा मिनिटात पोचताय तिथ पण तेच जर बाहेर प्रवास करायचा म्हणलं तर एक तास तुम्हाला अदोघर निघालं पाहिजे आणि घरामध्ये पण लोक उठून सगळं आवरलं पाहिजे स्वयपाक सगळं करून
आता तुम्हाला किती वेळ लागतो ऑफिस घरी घरापासून ऑफिस पर्यंत जाईपर्यंत?
दहा पंधरा मिनटं लागतात अ हा खूप म्हणजे गाडीवरून आलं की आपण ने लवकर पोहोचतोय तिथं
हा कसं आपलं दोन्ही तसं विचार केला तर दोन्ही साईडने आपलं बेनिफिट आहे, एकतर ट्रॅव्हेलिंगचे पैसे पण वाचतात प्लस आपला थकवा पण हा.
हो ना मग ते होत तस मग आता आपण आपल्याला कुठल्या बाबा सोयीच कराय ते बघायचं
हा ते बघायचं
कारण आराम पण हवा ना खूप दगदग करून घेतली धाव पळ करून घेतली तर त्यांना कस होतय खूप धावपळच होत राहते आणि मग खप थकवा पण खूप येतोय मग सुट्टी दिवशी पण आराम नाही भेटत कारण मग आठवड्याभराची कामं राहिलेली असतात सगळे करायची म ती करावी लागतात
लेडीज ला आरामच नाही भेटत
कस नोकरी पण करा आणि घर पण सांभाळा
हा ना नोकरी करणारी स्त्र्रीया असली घर सांभाळणारी तिला आराम नाहीयेच
तेच ना उलट घरात राहणारच स्त्रिया निदान फक्त घरातले तरी काम करतात पण नोकरी करऱ्या स्त्रियांना घर पण सांभाळावं लागत
सांभाळावी लागते हो
दोन्ही पण करावं लागतं कुठेच कमी पडून चालत नाही
पण ति जे घरात आहे तिच्या माग पण थोडं असतंय का
हो ते तर आहेच ती काम दिसत नाही
दिसून येत नाही बाहेर जाणाऱ्या स्त्रीचं काम दिसतं पण घरातल्याच काम दिसत येत नाही
हो ते तर आहे
आपण एकपरी बोलू शकतो बाबा मी बाहेर जाऊन घरातलं पण करते तसं ती बोलू शकत नाही
हा ते आहेच
हम्मम् घरातली छोटी मोठी कामं ते दिसून येत नाहीत
हो दिसून येत नाहीत पण घरात पण खूप काम असत
खूप असतात जर करायचं म्हटलं तर खूप काम असतात पण ते दिसून येत नाहीत जे मोठे आपले कपडे भांडे स्वयंपाक एवढच दिसतात साफसफाईची म्हन आहेत म ते दिसत नाहीत कामा
हा तेच ना सांगते मग तेच आत्ता जे घरात काम करणाऱ्या असतात स्त्रिया तर बिचाऱ्यांना म्हणजे लोकांना वाटते की अर हिला काय घरात तर बसत ते काही फाम करणार जास्त काय नुसतं घरात बसून काय काम असते असं म्हणतात पण घरात खूप काम असतं
खूप वा असतात एवढंच की त्या बेन पगारे
हो चला ठीक आहे मग ओके हा